हॅलो.
हां कशे हात.
हॅलो. हॅलो.
हा हॅलो.
हॅलो.
हा कशे हात तुम्ही?
हॅलो.
हा.
हॅलो हो कशे आहात?
हा मी मजेत तुम्ही कशे आहात?
मी पण म्हणजे तुमचा आवाज येत नाहीये.
आता आला का?
नाही. हॅलो.
हा बोला तुम्ही कशावर न आज
ह आज मी तुम्हाला झाडां विषयी काहीतरी माहिती सांगणार आहे. झाडांच मानवी जीवन आणि पर्याणाच महत्त्व खूप चांगलं आहे म्हणजे जनाची निर्मिती हा झाड करतो.
हा तर मग आप आपल्या जीवनात झाडे ही निसर्गाची सर्वात मोठी संपत्ती आहे जसं की मग मानवजाटी मानवजातीसाठी अमूल्य देणगी आहेच की
हो झाडे कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतात. ती मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजन देतात एक मोठे झाड वर्षाला अनेक लोकांना पुरले इतकं ऑक्सिजन निर्माण करतो, एक झाडं एका दिवसात चार लोकांना ऑक्सिजन देऊ शक एवढी तेच्यामध्ये क्षमता असते.
हा तर जसं की पृथ्वीवरील जीवन टिकून राहण्यासाठी झाडांचे योगदान आप आपल्यासाठी गरजेचेच आहे जसें की झाडाशिवाय स्वच्छ हवा किंवा शुद्ध पाणी योग्य पाऊस असं आणि तर निरोगी पर्यावरणाची कल्पना करणे आवश्यक्यच आहे.
हो आणि झाडे हवेतील घातक वायू आणि धुलीकरण शोषून घेतात. ति हवा शुद्ध आणि स्वच्छ पण ठेवतात वायू प्रदूषण कमी करण्यात झाडांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.
हा तर म्हणूनच प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती अ झाडांना पूजनीय स्थान देण्यात आलं आहे, जसं की अनेक सण किंवा मग परंपरा आणि धार्मिक विधीमध्ये आपण झाडांचे महत्त्व विशेष मानले जात जसं की झाड आपल्याला अ काय म्हणतात हवा देतो मग अ ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साइड शोधून घेतात.
हो आणि जागतिक तापमानाची वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला रोखण्यासाठी हरितगृहास व्हायचे सोशन पण करतो झाडे हवेतील प्रमुख हरती गृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅस म्हणजेच कार्बन डायऑक्साइड सोषून घेतात आणि तो आपल्या घोड्यात व मुळांमध्ये साठून पण ठेवतात. कार्बनसिकटेशन म्हणतो ना आपण त्याला झाडे त्यांच काम करते. आणि तापमानात पण घट घालते म्हणजे झाडांचा पानामधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे ट्रान्सपिरेशन आजूबाजूचा परिसल तापमान तब्बल एक ते पाचं अंश दशांश सेल्सियनस मध्ये कमी होऊ शकते ज ज्यामुळे शहरामधील न औषधीची बेड म्हणजे अर्बन हिट ए सी इफेक्ट तयार पूर्ण थांबते. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे उष्णतेची जी लाट असते ती कमी होऊन जाते.
हा तर यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होते. आणि तर पृथ्वीवरील ताप मणसुद्धा नियंत्रित राहते तर आज या वाहनांची संख्या कारखाने आणि तर शहरीकरण वाढल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाटले आहे तर त्यासाठी अशा पद्धतीत आहे की झाडांची आपल्याला स्व च्छ आणि शुद्ध हवा देण्याचे कार्य करतात तर त्यामुळे आपण प्रत्येकाने
मदत करतात झाडे होल मध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प सोडतात. ज्यामुळे ढग तयार होण्यास, आणि वेळेवर पाऊस पडण्यात पण मदत होते. नैसर्गिक फिल्टर म्हणजे झाडाचे मुळे पावसाच्या पाणी जमिनीत खोलवर अ रुजुनं मुजूल पातळीत वाढवतात. हे पाणी नैसर्गिकरित्या गाळ गाळल्या गेल्यामुळे शुद्ध पाण्याचे स्तोत्र तयार होतात.
हा तर त्यामुळे प्रत्येक शहर किंवा गाव आणि परिसरात अधिक वृक्ष लागवड घेणे आवश्यक आहे तर झाड हवामानासाठी मोठा प्रभाव अस तोच पण झाडे वातावरणासाठी अ अद्रुता वाढव तात आणि ते प्रवासाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
हो आणि जैवविवीधताचे लक्षण म्हणजे डायवर्सिटी पण सपोर्ट होतात म्हणजे अन्न आणि निवारा. एकच मोठे झाड, हजारो कीटक, पक्षी, खारी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे घर असते. आणि अन्न साखळी म्हणजे, झाडांचे पान नी फुले आणि फळे ही निसर्गाच अन्न साखळीचा उपाय आहे झाड नसतील तर संपूर्ण वन्यजीवन आणि परिसर म्हणजे इकोसिस्टीम नष्ट होईल आपलीं ना. म्हणजे जसं की झाडांमध्ये जे पानं राहिले त पानांच फुलं तयार होईल. आणि फु-फुलांपासून फळ आणि फळ-फळांच्या जे बियां राहील. त्या बियांमुळे अजून एक त झाडतर म्हणजे अशा प्रकारे त्याची एक जीवनशैली आहे, आणि त्याची एक सायकल आहे म ज्याच्यामुळे झाडांची वाढ कशी होते, आणि फुलं आणि कशे तयार होतात ते आपल्याला स सम समजुनं जात.
हां तर त्यासाठी आपल्या जीवनात झाडांपासून अख्ख्या उपयोगी वस्तू मिळतात. तर जसं की फळे, फुलं, भाज्या, मसाले. म औषधी वनस्पती मग लाकु ड कागद, रब्बर, कापूस, असं इतर वस्तू
झाडांपासून आपल्याला भे भेटतात.
हा तर त्यासाठी झाडामुळे आपल्याला उपलब्ध होतात तर अनेक. जंगलांवर आधारित आहेत तर त्यासाठी. त्यामुळे आपल्याला झाड देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावतात.
हॅलो!
हा आवाज येतोय.
हा तुमचा आवाज खूप बारीक येतोय.
हा ते थोडं प्रॉब्लेम हे.
हा त म अ झाड हे फक्त संरक्षणासाठी नाही तर कृषी क्षेत्राला आधार देण्यासाठी पण म्हणजे झाडी जमुनीचे धूप थांबून शेतीच्या मातीच्या सुपीक ठेव तात वाऱ्यांचा वेग कमी करून ती पिकांची नु कसान होण्यापासून सुरक्षण करतात, आणि कच्चा माल म्हणजे बांधकाम कागद निर्मिती, फर्निचर आणि पॅकेजिंग उद्योगासाठी लागणारा मुख्य कच्चा माल लाकूडा आणि पल झाडांपासूनच मिळतो. रोजगार जंगलावर आधारित उद्योग फळ बागा आणि औषधी वनस्पती गोळा करण्याचा व्यवसायांतून लाखो लोकांना रोजगार पण मिळतो.
हा जसं की मग आज सध्या ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, आणि तर पर्यावरण प्रदूषण, यासारखे समस्या संपूर्ण जगासमोर उभ्या आहेत. तर त्यासाठी आपण. सर्वात प्रभावी आणि सोप उपयोग म्हणजे वृक्षोरोपण प्रत्येक व्य क्ती ने दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे आणि तर तसेच अ.. त्याला जगवलं पाहिजे केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर तरी त्यासाठी आपल्याला मोठे होईपर्यंत त्यांची काळजी घेणें ह तितकंच आवश्यक्य आहे.
हा जसं लहान मुणाची काळजी घेतो तशी नाही आपल्याला झाडांची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपण ज जर दर वर्षी बर्डे करण्याऐजी आपण जे एक झाड लावलं म्हणजे पार्टी करण्यापेक्षा ज एक झाड लावलं तर आपण म्हणजे ते ती झाड आपल्याला पुढे जाऊन खूप काही त्याचे महत्व म्हणजे फळं देणार फुलं देणार, ऑक्सिजन भेटणार त्याच्याने आपल्या जीवनाचं संरक्षण होईल
हा तर त्यासाठी तितकंच पुरेसं असं पण आहे कि शाळा असो किंवा महाविद्यालय असो सरकारी कार्यालय जसे उद्योग गावं आणि शहरं इथे नियमित वृक्षरोपन मोहिम राबलीच पाहिजे जस की मुला मध्ये लहानपासून पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण केली करून द्यायलाच पाहिजे तर झाडांचे महत्त्व समजून सांगितल्यास तर भविष्यात अधिक हिरवीगारा आणि निरोगी पृथ्वी निर्माण होऊ शकते
हो आणि भ भारतीय संस्कृती आणि धार्मिक पण महत्व आहे म्हणजे पवित्र वृक्ष म्हणजे भार प्राचीन काळापासून निसर्गाची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणजे वड पिंपळ औदुंबर आणि तुळस या झाडांना पवित्र मानून त्यांची पूजा पण केली जाते आणि दीर्घ आयुष्य आणि ऑक्सिजन म्हणजे पिंपळ आणि वड सारखी झाडे चोवीस तास ऑक्सिजन देण्याचं सक्षम असतात आणि त्यांच्या आयुष्या शेकडो वर्ष असते म्हणूनच त्यांचे जतन करणे आपल्याला असं संस्कृतीचा भाग बनले आहे. आपण काहीही कार्यक्रम असतो अस वड सावित्री पौर्णिमेला वडाच पूजन करतो मग गुढीपाडवाच्या दिवशी लिंबाच्या झाडांच्या फांद्या लावतो आणि मग तुळस तुळशी तुळस तुळशी विवाहाला आपण तुळस तुळसाची ही पूजा करतो आणि घराबाहेर प्रत्येकाच घराबाहेर एक तुळस असतेच हिंदू धर्मात तुळसाच हे खूप महत्त्व दिलेल आहे
हा झाडे आपल्या जीवनात तितकेच महत्त्वाचं पण आहे पण झाडे जमिनीचे संरक्षण करतात तात तर त्यांचा मुळामध्ये माहिती वाचून जात नाही तर दगड किंवा भोगात झाडे असलेल्यामुळे मग काय म्हण त्यात त्याला शांततामध्ये झाडे असल्यास तर वाऱ्याचा वेगा कमी होतो आणि पिकांचे संरक्षण होतात तर त्यासाठी शेतीचे उत्पादन वाढण्यास सुद्धा मदत होते
हो श जरा आपण जर झाड नाही राहिली तर शेती श शेती पण नाही करताय ना ना श झाडांपासूनच शेती पण होते ना पप्पया किंवा मग तुम्ही केळीला तर त्यांच्या पण एक झाडच असतं आणि ते झाड मोठहून आपल्याला फळं देतात ना फळापासून आपलं उत्पादन तयार होतं ना
हा तर त्यासाठी झाड सुद्धा
झाडापासून मानसिक आणि शारीरिक आरोग्य पण भेटत म्हणजे हिरवेगार वातावरण माणसाचा तणताणा म्हणजे ट्ट्रेस कमी करते निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारते ध्वनी प्रदूषण पण कमी करतेे दाट झाडे रस्त्यावर आणि उद्योग कर्कश आवाज शोषून घेतात आणि एक प्रकारच्या नैसर्गिक म्हणजे साऊंड बॅरियर ज्याला म्हणतो ना आपण म्हणून पण काम करतात ते
हा तर मग त्यासाठी झाडांचा पाण्याचा चक्रामध्ये महत्त्वाचा वाटा असतो जसं की झाडे वातावरणात बप्प सोडतात तर त्यामुळे ढग तयार होण्यास मदत होते की नाही
हो आणि झाडांपासून शुद्ध हवा भेटते शुद्ध वातावरण असतं. आणि झाडांच्या लाकडापासून आपल्याला फर्निचर, खुर्च्या बनवता येतात खूप काही वस्तू असंय की त्यांच्या लाकडपासून हे आपल्याला पेपर बनवतात. अशा खूप वस्तू आहे कि त्या आपल्याला झा झाड आपल्याला देतं पण आता लोक मोठ्या मोठ्या इंड इंडस्ट्रीज आणि ते बांधकामासाठी आता जंगलामध्ये झाड वगैरे सगळं कमी करतात त्याच्यामुळे वातावरण दूषित होतंय आणि या वर्षी म्हणूनच उष्णतेचा लाट हा खूप कमी होता आणि पाऊसही आता कमी पडतोय
हा तर त्यासाठी झाड जर लावले तर योग्य प्रमाणात पाऊस सुद्धा पड तो. जंगलांमध्ये नद्या तलाव आणि विहिरीमध्ये पाण्याची पातळी टिकून राहते तर झाडांची मुळे जमिनीत पाणी साठवून ठेवतात तर त्यामुळे अं काय म्हणतात दुष्काळ धोका कमी होतो
हो दुष्काळ पडत नाही झाडं असले तर सर्व काही नाही तर मग सगळं ए एक तरी झाड आपण लावावंच पाहिजे
हा तर शेवटी मी इतकंच सांगते की झाडांपासून मिळणारे फायदे चांगले आहे तर फळ झाडे मुळे तर आपल्याला फळे मिळतात मग फुलं झाडामुळे आपल्याला वातावरण सुंदर आणि सुगंधी बन ते औषधी वनस्पती अनेक आयुर्वेदिक असे तयार होतात तर बांबू निम हे सगळे लावलेच पाहिजे
हो तुमच्या जवळ बोलून खूप चांगलं वाटलं धन्यवाद
हा धन्य